हो
काय चाललंय तुमचं?
काय नाही, अगं डब्बे द्यायचे आता. डब्बे द्यायचे, डब्याची तयारी ते काय करते आप
काय नाही, हिची तब्येत चांगली नाहीये, बच्ची वॅक्सिनेशन देऊन आणलं तिला. वॅक्सिन दिली ना तिला, हा परवा.
त दिलं?
थोडं आंग गरम पडली, इन्फ्लुएंझा हम्म फिवर पासनं म्हणजे ताप वगैरे व्हायरल इन्फेक्शन होत नाही त्या वॅक्सिनने. देऊन आणली तिला आता.
हा हा
पण डॉक्टरनं बोललंय, पुन्हा नेलं होतं तिला दावाखान्यामध्ये.
हम्म हम्म
डॉक्टर तेव्हा बोलले की, नाही म्हणे हे वॅक्सिनमुळं नाहीये म्हणे. तिला मच्छरांमुळं होतंय म्हणे.
हो का?
मच्छरमुळं झालं म्हणे तुम्ही डोअर वगैरे बंद ठेवायचं, मच्छरदाणी लावायची.
हो म
जास्तवेळ बाळाला बाहेर काढायचं नाही.
हो
हम्म बाळ खूप बदमाश झालाय आता. मोबाईल दे म्हणतंय मला.
काळजी घे तिची, मच्छरांपासून दूर ठेव.
हो ते तर करावच लागणार आहे, आता मच्छरदानी लावते ना.
हम्म हम्म, आमचं काही नाही मी गुलाबजामून केले.
कशे केले?
गुलाबजामून केले खव्याचे आणि ते काय दुधाचा आयटम केला त्यांनी फ्रूट टाकून, कस् काय म्हणतात त्याला? कस्टर्ड हा फ्रूट कस्टर्ड हा.
हम्म
रोशन, साक्षी आतापर्यंत मस्त धिंगाणा चालू होता. आता बंद करायला लावला धिंगाणा, हम्म. आता ते फोनवर बोलून राहिलं, झाडाखाली जाऊन बसलं.
हा.
एक मोबाईल पाहते. हा एक गेम खेळते.
कसा केला कस्टर्ड, कसे झाले गुलाबजामुन?
गुलाबजामू आता येईल, त संध्याकाळी खायला.
हम्म
हम्म.
आम्ही तर का नाही, आम्ही आज बिट्ट्या केल्या.
हो का, बिट्ट्या केल्या का?
हा, गाळवांग्याची भाजी, वरण.
रोशन लागली होती भूक.
भात, हा नाही झालेला होता पण हे बाळामुळे कसं होतं माहिित आहे त
हो मग रोशनला म्हटलं जे मी जेवतो. मामी सोबतच जाेऊन.
ते त्यामु थोडा लेट झाला ही रडत हो. ना यािची तब्येत चांगली नाही, मग तिला जवळ घ्या. लात आणि ती आता माहिती काय रांगत आहे. हांमलायला लागली समोर समोर येतती, काही पण उसून तोंडात घालती.
हो ना.
ह्
ले हुशार झालितयता.
त्याच्यामु लक्षच द्यावं लागत त्याच्यामुळे.
हम्म.
मग गुलाबजामुन खाल्ले का नाही त्याण
नाही इतक्या लवकर, आता मोरायचे आहेत, ना आता कि
अ ते थंडे झाल्यावर छान लागत, आपण त्याच्यामध्ये ना आईस्क्रीम. टापून खववा नाहीला आइस क्रीम.
हा.
मला आणखी एक नेव रेसिपी तयार होती.
हम्म व्हनिला आईस्क्रीम टाकून खात असतात का.
हा डिझर्ट सर्क खूप ानतेे
हो का गुलाबजामन मध्ये.
होम.
हम्म हम्म.
हा संमधा वेगवेगळळा करायचं, काय विचार.
आता का?
हम्म.
आता मी स्वयंपाक म्हणजे, डाळ भाजी होती डाळ पालक. ते थोडसा अजून हे केला त फ्रा फोडणी दिली. आता डबेला वाांंगी चिर्ले.
वांगायची भाजी करतो का?
हम आता वांगीची भाजी करते. डब्बा लवकर केलं की मोकळ होत, बाहेर पण जायचंय. साीला ते साक्षीलील थोडं घ्यायचंय सामान.
काय?
काल तू थोडं फाटलंन ते तुझ्या आणि काल. ड्रेस हा ड्रेस आणायच फाटलं ते.
हम्म. चांगलं तर इथंच जा चांगलं दुकान होन गे. टिकवयची.
घचमला होते मी घेतो तथ सोबतच जाय का? पण ते आता ते म्हणते तू स आता काय? मला ल एक धग धग धगधग घऊन राहिलीस या डबबाबू म्ह काही सुततही नाही. आता हाय तो पण चालू ठेवायच. समजून नाही राहिला तब्येत सर्दी किती झाली मला खूप सर्दी झाली.
अरे आता हेय व्हायरल चाललंय ना सगळीकडं.
मग सुचून नाही राहिला ना आज इतका लेकररा आहे परेशान करून ठेवलं नुसतं.
प फ्रूट काय काय टाकलं तु फ्रूट सॅलड मध्ये.
बापरे सगळं आलं तिच्या पप्पासोबत गेली. ड्रॅगन फ्रूट आणलं अजून काय कोणते. अ अंगूर आणलेत लाल- त्या आलू बुखार आणला. एप्पल आणलं लय आणलं. आप फ्रूट डाळीम अनल.
तिकडे आणलं नाही का पुडशला-
आणलं ती म्हणते मा एवढु शत काय होतं.
मी तेच म्हटलं तू एवढुस करायला ते काहीच होत नाही म्हटलं तिला एकटिलेच लागते तेवढं. थोडूक शायच्या तिकडेी नाही दड तिकडे बी नाही धड. तला पोटभर खायचं ते तिला आवडते म्हटलं.
तिन पाहिल्या बरोबरच आता मी घरी करणार माझं होत नाही यात. म्हटलं ठीक आहे बा कर.
मी एकच वाटी खाल्ला.
हो
दड न ना एक वाटी खाल्ला पप्पा तर खाल्लाी नाही ते ना दोन वाट्या खाल्ल्या तो योगेश मामा आला होता ना काल.
हा हा
त्यानी एक वाटी खाल्ला बस बाकी मग तिकडेच घ त्यांनी केलंच काही नाही ना एवढं केलं फक्त.
हम्म हम्म
त्याला म्हटलं होणार नाही बर हा होते आपला अंदाज. ज म्हणजे अंदाज असा बोलते.
तिन ते एक तर भांड पाहिलं तिने म्हटलं ते भांड भरले.
ह
म्हण तेे दादा एवढं मोठा. हो ते पाहिलं त्यात ते हे काय आणलं. त्याता काहीच नाही होत गळा होला होत नाही.
मग तुमच्या का भांडं धुवायला आणलं. काय म्हणते तू, मजा आ सकाळीची ते भांड चमचे आपले हम्म ते थैली ते एवढं मोठं भांड दिसलं म- हम्म
त्याच्यामुळ काय म्हणती.
ते काळ माझे कपडे खाली होती ना तिने, हम् ती म्हणते काल कपडे फाडले - ना ते घ्यायलाच जायचं
जा घ्यायला मटकुून जा छान मेकअप
होम्
काल जुडिओमध्येध्ये गेले होते तु
काही तर जुडओ कामाचं आहे महाग तर महाग आणि एकसारखे कपडे किती मोठे असतात तिथं पूर्ण आयुष्यमान ते सुंदर कपडे घेशील तर अर्ध्या बीडच्या अंगावरतीच कपडे तुला दिसतील मम्मी
हो ते
ांग म्हणजे आता एकच ड्रेस इतक्या धण इतके जण घेतात ते की खूप ते ध्यान पुरत नाही ग तिथून
नाही
अन् महागतरमहाग
महागत आहेच आयुष्यने घेतली बा पहा झुडीयो मधून पॅन्ट शर्ट त मागे तिकड पाहिलं नाहीे का तुम्ही. अरे बा खामुन बनवून कुठून तर घेतलेन ते.
हा शेगाववरून शेगावून घेतलं मले हम्म हम्म.
तिची आंघोळ केली मग म हा माझी तब्येत चांगली मग केली दादा. ईन पूर्ण खाताना आंग भरून ठेवल म करावंच लागली आज आंगोळ.
हा.
पण आांघोळ केली तर फ्रेंश झाली तसं हे पण दिल तिला. पॅरासिटमॉलची ते अ डॉक्टरने दिली होती.
हा हा हा.
हम्म आता चांगलं वाटु राहील आता फ्री एकदम मस्त. डेली दिसते तशीच दिसायले नाही तर दोन दिवस झाले चिमेल होती.
हा.
चिमलेल. होती.
हव ना ते वॅक्सिन दिलं की तसच होत लेकराच. आता ते नऊ महिन्यापर्यंत आहेत. नऊ महिन्यापर्यंत असतच ते.
नाही ग नऊ महिन्याची पण आहे ना पुढे.
हो हे नऊ महिन्यापर्यंत जास्त त्रास असते वॅक्सिनचा मग नाही कारण ते गोवरच दया लाग ते नवव्या महिन्यात इंजेक्शन.
हा.
गोवरचं इंजेक्शन देत असतात नवव्या महिन्यात.
हा.
हम्म. आता काय माहितीय आमच्या वेळेस होत तेच अशेल आता.
आता खूप वॅक्सिन आहे आता प्रायव्हेटमध्ये बी आहे गव्हर्नमेंटमध्ये ई आहे.
हम्म.
गव्हर्मेंट मधले वेगळं प्रायव्हेट मधले वेगळं. काही काही गव्हर्मेंट अवलेबल करते वॅक्सिन काही नाही. आता इन्फ्लुएन्साच्या गव्हर्मेंटकडे नाहीय आहेत. तो प्रायव्हेट मधून घ्यावं लागता.
हा.
तिला आता दात येतात का काय माहिती. सळ सळ करायला लागले तिच्या हिरड्या. आपला हात घालती तोंडामध्ये आणि हे करती. डॉक्टर म्हणे का असं काही देत नसतात म्हणे जेव्हा यायचं तेव्हाची गोष्ट गोष्ट वेगळी म्हणे आले नाही म्हणे आणखी.
हम्म हम्म.
विचारलं तर नाही मी पण तो योगेश
हम्म हा योगचच योगश का आहे. का दवाखानातो तिथंला तिथे योगेश असते का. हो का लहान लेकरांचा आहे का तो दवाखाना.
हो काल गेलो होत आमची फीज वाच ना दोन वेळाचे चारशे रुपये वाचले.
हा, हा.
हम्म!
फि नाही घेतली का मग?
नाही फी नाही घेतली फक्त इंजेक्शनचे पैसे. धरुन उभी राहतेना डायरेक्ट, डायरेक्ट उभी राहली बा.
हम्म! हम! आता बोलायला करते ती.
हम्म!
हम्!
ते हे बच्छा असशी नको कलू. अरे बापरे बाप! काय मान की तुम्ही सांगा काही नवीन विशेष?
काय नाही गं!